कोणाला फोन केलेला रे?
अरे मित्राचा फोन होता रे.
अच्छा तुला पण मित्र आहेत का?
बरं
अरे बापरे.
मोहनचा फोन होता मोहन मोहन खेदलार. हो म
तो फोनच नाही करणार आता या टाईमाला.
केल्याला त्याने फोन, बरे बाबा,
नाही रे त हो नाही करणार आता त्याच्याकडे तुझ नाव करत नाहीये पहिली गोष्ट नोवे,
ऋषिकेश बोलला की साऊंड साठी काय लागलं तर कुणाला
मग म्हणला थोड वेस साऊंड सेटिंग वाजवत ते,
का?
मनला थोडं ना साऊंड सेटिंग वाजवता
हे तर रे सगळं तखट मिची त अरे तिखट मिरची खातायेत म्हणल्या तर ते साऊंड तर नाही करतायेत का
अरे हारे मजाली तेव
खू मजा आलेली,
हा ना या आता सावा कले ना रे
काय माहितीय कि?
होरे हे आहे की ना मला ना प्ले स्टोर ला अपडेट आला हो बर का या ऍपच तर मी अपडेट केलं बर का तर ते कार्यमध्येध्ये जाऊन, तिकडे अपडेट येतं यार नुसतं प्रत जागी बोलत केलं अपडेट वर का? म इनस्टलेशन रिस््टार्ट शॉपश
हा ते ते ते नाही काय नको काय करू जाऊ दे ते काही कामाचच नाहीय कदाचित ते ते हा प्लस्र मधून गैर ना
तिकडे ना जाऊ दे की त आपण कॉल असू दे आपल्याला भेटेल ना पाहिजे जाऊ दे कधी ना कधी एक मुलगी होती म मैत्रिण आता आता बहिणी
पण तिला म्हण हो की काय कराय कधीय काय करायचं
संध्याकाळपर्यंत येतील ना पैसे मला
नाही अजून नाही येणार कारण की अजून मलाच नाही आलंय आलंय हे रिस्पॉन्सेस मेसेजेस, आपल्या कॉलचे अजून पैशांचं मला मेसेज नाही आलाय ना तिकडे कार्या प ववर मी चेक केला,
अच्छा अच्छा, नाही पण मग आपले अपडेट तिकडे चालले आहेत ना की हे हे लो का बो बोलते
हा तिकडे समस्या नता लोकांना काही
ते अरे्या पैशांची सुरवात लेट होते अजून एक म्हज मैत्री होती तसत तुला सांगत की अ तिने ना तिला पण टेन्शन आलेलं की काय करायचं कधी येणार पैसे काय करायचं मी तिला पण सांगायची की बँक अकाउंट अपडेट कर बँक बॅक अकाउंट अपडेट कर प ती बली की त च येत नाही म्हंटले जाऊ दे मग एक काम कर तुला आहे ना? अ येतील पैसे हळूहळू वाढ बघते बोलली ठीके मी वाढ बघेन मग तिला अचानक पण पंधराशे रुपये आलेले
कधी कधी किती दिवस दिवस दिवस दिवसांनी आलेले
तचा टास्क पूर्ण झाला ना जेव्हा त्या तस ॉल पूर्ण झाले ना मग सतरा कॉलचे तिला पंधराशे रुपये आलेले ते सांगितले ना मी तुला रात्री कितीचा फोन आला मला
चांगलं आहे रेमस्त
हम्म चांगलं तर आहे
उद्या माझे होतील उद्या मी घरीच आहे ना उद्या माझे कॉल होतील खरेच कॉल होतील दू च्या सोबत हल उद्या कदाचित सतरा होतील असं वाटतंय मला
ह सतरा तोंड बघारच्याात
हो रे आता सवाग आले रे
सतरा चांगलं आहे ना यार सतरा झाले तर चांगलंय सतरा मध्ये
सधरा झाले तरच पंधरा येईल ना
हम्म सत झाल्या कर प मराशता
हा तेच तेच
हम्म हम् म ल
भर अरे टाइमपाससाठीठी हज खरं
हम्म टाइमपास साठी भारी आहे म्हणजे अस की हो हे पण नकोते नाही तुझं झालं
हो भा मस्त छोले बहत खाल्ल छोले ज भाजी आणि भाक माणस खावं लागत
मला वाटायचं तू चिकनशिवाय काही खातात नाही
खाज रे
सफईने द्यायला पाहिजे तुला एकशे बाराचा एकशे बारा द्यायला पाहिजे तुला
काळज
सफीने
सपीछुकय
हम्म
एक
हम्म
सफी वेडा आहे सफीने आज सुट्टी घेतली माहितीये का
कशाला ग
गेलाय तो सीएसटी ला कामासाठी काहीतरी
उभपरे
हम्
एका दिवसाचे त्या लोकांना किती भेटताय पाचशे
पंधरा हजार पेमेंट हा एका दिवसाचे पाचशे
पंधरा हजार दहा हजार रुपये ना पेमेंट
पंधरा पंधरा
मग त्याला तेराच हजार रुपये कसा भेटलय
अरे त्याने कमी दिवस केला होत ना तेव्हा
हा
हम्म
चांगलंय म्हणजे मजा येत असेल पण मला कीथ त्या लोकांच हे नाही आवडत की त्यां ल मग गाडीतून फिरायला लावतात आम्हाला डोनेशन द्या आम्हाला डोनेशन द्या आ मला ते मला तेच नाही आवडत
म्हणजे कस
म्हणजे ते नाही काय रे ते लोक टास्क देत आणि सांगतात की अ बोरिवलीच्या ट्रेन मध्ये जायच आणि बॅनरचे लोक देतात म्हणून काहीतरी
त्या लोकांना रिक्वेस्ट करावे लागते की अ आमची संस्था अशी अशी आहे आमची कंपनी अशी अशी आहे आमच्या कंपनीला डोनेशन द्या हेच मला आवडत नाही
बरोबर बरोबर आहे रे
मला तेच चुकीच म्हणजे चुकीचं नाही त्यांच्या अर्थी बरोबर पण असेल पण मला नाही आवडत करते
हम्म
आणि एखाद्या टोटली म्हणजे टोटलीच जाउदे रे आणि जर भेट भेटलेच नाही डोनेशन तर काय करायचं एखाद्या मुलीने काय करायचं अरे म्हणजे जिला कि बोलण्याची सवय नाही
बरोबर बरोबर ऐक ना मी काय म्हणतो तसं तर कॉल नंतर नंतर नंतर पण येऊ शक शकतात किंवा आज पण येऊ शकतात
कधी येऊ शकत हो कधी काही होऊ शकत
हा तेच पण त्यां त्यांच्याकडे अपडेट जात जातय असं आपलं की आपण एवढे ऐवढे कॉल पूर्ण करतोय
हा त्यांच्या कडे जात ना
अच्छाच्छा ते काय भलते भलते लोक मेसेज करताय या त्या ग्रुप मध्ये
हम्म ते लोक मेसेज करतात ना
तेच तेच
त्यांना त्यांना त्यांनाच तर मी कॉल लावते काय करणार त्या लोकांना
तुला कधी वाटत वाटलं ना मला एक साधा कॉल करायचा, म नंतर कॉल कॉल करायचा
हा असं की, जस की तू फ्रीच असतो.
हो, फ्री हे बघ मी बाहेर असेन तरी मी उचलेल कळलं का?
हम्म...
म,
बाहेर असल्यावर नाही उचलायचं रे, मित्रांसोबत चा वेळ मित्रांना द्यायचा.
अरे मित्रांसोबत नाही रे, एकटा, एकटा, असल तर उचलतो रे.
हम्म,
बाहेर एकटा असेल तरच उचलतो, चालतो आता आता बाहेर मी एक एकटा असलो ना तरी, मित्रांना फोन लावून बोलत बसतो. बोलत, बोलत आपलं मस्त पैकी ब्लूतूथ मिरवत, मिरवत जातो आपलं काय करणार?
ओके,, चांगलं य ना मग,, त्या मानाने
का ना,, कसंही का होई ना काम होतय ना.
हो,, काम तर होतय. अश्विनी मॅडम फोन करते की नाही रे?
नाह रे,
का नाही करत यार,, करायला पाहिज यार, तुला,,
काय करु,, आपण चला परत आपण एक व्हॉट्सअप ग्रुप काढूया मस्त तु मी सफे मारूती,
हम्म,, कॉल कॉलिंग साठी,
चार जण मस्त पैकी,, भ्रम. ग्रुप वरती बोलत राहू मस्तपैकी,, नको रे पण सगळे काही बोलेल, आणी तू आशिल घरी
तरी मी लोकांना थोडा नाही कळतंय
नाही, पण म्हणजे तेतच, आवाज कमी असत ना तुझ्या या्याचाऽऽ
मग,, माझा आ खूप कमी असतो मी नाही कुणाला ऐकवत माझा मारु, मला मारुतीचा हेर तो खूप हळू बोलतो ना त्यामुळे,,
हम्म,
तो, पा तो खूप हाळु बोलतो ना,, हो,
सांग आपण ग्रुपच नाव काय ठेवायचं,, बनवतो ग्रुप तसं.
ग्रुपच काय नाही,, नाव ठेवायचं,, ते,, ग्रुपचं काय नाव ठेवणार रे आपण,,, ग्रुपचं नाव काय ठेवू शकत? हा बघू,, बघू अजून रे,, अजून त्यांना विचारायला पाहिजे त्या लोकऽऽ
आणि मग ग्रुप वरच आपण, त्यांच्या सोबत डिस्क डिस्कशन
नाही रे,, कार्याचा नाही रे,, ते कार्याचा आपण आपलंच करू. कार्याच मला माहितीय,, कोणी भाव नाही देत,, पण मारुतीने तर स्ोधाच एसे स्वतः काम केले पाहिजेरऽऽ
मारूती बोलत तर हाय,, की मी कार्या ॲप घेतो आता.
कधी घेणार आहे तो काय माहिती?
माझा एक मित्र पण आहे बर,, का प्रवीण म्हणून तो पण घेणार आहे बोलतो. कार्या ॲप, त्याला पण सांगितलं
तो का, तो कस, कस, काय तयार झालं रे? तो कसं काय तयार झाला?
त्याला मी सांगितनलं ना सगळं की असं असं आहे म्हणून मग तो बोलला,,, अरे वा! चांगलं आहे खूप,, बसण्यापेक्षा आपलं काहीतरी केलेलं! त्याला पण काय नाही ना,, म्हणजे तो त कुठे जात ना असं म्हणजे फक्त क्लासला जातो. कम्प्युटरच्या बेसिक करिअर ला ते ही कधी जातो, कधी जात नाही.
अच् मला तू नता रिटर्न कॉल कर.
किती मिनिटं झाले आपले.
दहा मिनट.
थांब मी कट करत.
हा कर.
कट करतो थांब मी.
कर रिटन कॉल कर मला. हम्म.